हॅलो हा येतोय ना आवाज.
अ
एक मिनिटं थांब मी ना हे लावून बघतेय ट्राय करून. बोल तू.
मला कस कळलंय हिला आवाज येत नाही.
हा नाही नाही मी मी ना हे ट्राय केलं ग हेडफोन हेअरफोन ते झाल ट्राय.
हा तेच ना तिने सांगितलं का तुला, माझं पण तसच आहे मग मी हेडफोन लावला की क्लिअर आवाज. स्पीकर खराब आहेत आपले स्पीकर. अच्छा.
म्हणून म काय ट्राय केलं नव्हतं म्हटलं आता बघूच या कारण खूपच आवाज बारीक येत होता ना.
याला होतंय ना फोनला कनेक्ट आहे हा. काल आस काल, हां तुला बोलली ना.
तेच कालच ट्राय करायला पाहिजेल होतं, मी काय बघितलंच नाही.
गत झाली कामं. आता जेवायचं फक्त आनी झोपायचं परत.
हो काय, काय बनवलंय?
मी, सकाळी नाश्त्याला मसाला डो सा बनवलेला, आता आमटी भात बनवला.
भारी अगो मला काय बनवायचं ते समजतच नाय, रोज रोज नवीन नवीन.
काय नाष्ट्याला की जेवनाला?
नाही ग डब्याला
टिफिन ला रोज ना हे चार्ट बनवायचा. आठ दिवसांसाठी काय काय बनवायची भाजी, आणि रोज एक एक एक एक नवीन बनवून द्यायची. आज हे
हा, अगं काय होतं माहितय का, ती खात नाही माझी मुलगी. आणि तिला फक्त भेंडा भेंडीची भाजी, अं त्याच्यानंतर बटाट्याच्या काचऱ्या. त्याच्यानंतर नाय तर मग असं चांगलं चांगलं द्यायचं, आता चांगलं चांगलं बिर्याणी वगैरे बनवायची तर ती सकाळ सकाळ कशी व्हायची एवढी.
फ्रँकी द्यायची, पास्ता द्यायचा किंवा पराठे द्यायची.
हां पराठे वगैरे देऊ शकतो तसं.
हा कांदा टोमॅटोचा पराठा होतो. आलू ह्याचा बटाट्याचा पराठा बनवशील, कोबी चा बनवशील, भरपूर प्रकार आहेत आठ दिवसांचे.
तसच करायला पाहिजेल आता, आणि मग नंतर येऊन बोल ते अगो मम्मी मला सगळे बोलतात, रोजच भेंडी आणतेस, म्हटलं तुलाच आवडते ती, आणि हि स्वः. ता खात नाही, ती दुसऱ्यांना देते तिचा डबा.
काय कर माहितीय का, चार्ट बनव तू, आठ दिवसांची रेसिपी एकदा लिहून ठेव. वेगळे वेगळे्या नाश्याचे प्रकार. आणि ते तेच ट्राय करायचे, जे तुला आवडतं त्याच्यातच व्हरायटी बनवायची ची वेगळी आणि द्यायची, टिफीन पण फिनीश
तसंच, तसंच करायला पाहिजेल आता, अगं काय होतं ती आहे ना, ती असं वरचं खात नाही, म्हणजे तिला असं मधी मधी नको अस त काय, आपण दिलं ना वेफर्स किंवा शेव किंवा चिवडा, काहीच नको असतं तिला, तिला फक्त सकाळी जाते तेव्हा तो टिफिन घेऊन जाते, दुपारी आली का जेवायला आणि मग पाच वाजता तिला नाश्ता पण प्रॉपर नाश्ता पायजे, नाश्त्याचच पोट भरायला असं पायजे.
कारण ती मध्ये आधे काहीच खात नाही ना.
हा तिला बोललं बिस्किटं खा, नाय खाणार कधीच. बिस्किट नाय, त्याच्यानंतर फरसाण नाय. काहीच नाही खात, ते अगं घरामध्ये कधीच बिस्किट पुढा नसतो, आणि आला ना कोणी असा दिला ना, तर मग तो मलाच खावां लागतं. कारण हे पण गोड खात नाही अगं लहानपणापासून नाही खात ती बिस्किट काय माहिती का
अरे सगळ्यात उत्तम बिस्किट मध्ये त्यात मैदा असतो ग चांगलं पण नसतं ते
हा आता ते ह्याच आणते ना अ शुगर फ्रीचा माझ्यासाठी आणते ग त्यांच्यासाठी म्हणजे शुगर फ्रीचाच आणतो आणला तर तो तिला आवडलाय आता
अच्छा
त्यातला एखादा खाल्ला तर जास्त नाही चहा पण नाही कधी पिणार चार वाजता कधीच नाही
चांगल्या सवयी आहेत
पण नाशट्याला मग काय बनवायचा विचार पडतो ना ग
अरे भरपूर प्रकार आहे तू सर्च मारून बघितलंस ना हो इतके वेगवेगळे तीस दिवसांच्या तीस रेसिपी तुला येतील समोर त्यात सगळ बघून करायच्या कारण रोज काय करणार सकाळी संध्याकाळी डोकंच चालत नाही
तेच विचारच पडतो नक्की काय बनवायचं आणि काय असतं अर्ध तिला आवडतं अर्ध आवडत नाही हे नको मला ते नको असं होत त्याच्यामुळे काय बनवायच समजत नाही हे बनवलं ना इडली बनवली ना टिफिनला इडली बनवली तर आपण चटणी चटणी देणार ना तिला चटणी नको असते तिला सांबार पाहिजे असतो
हो
सकाळ सकाळ सांबार कसा बनवायचा मला प्रश्न पडतो
अगं काय करायचं रात्री सगळं रेडी करून घ्यायचं आणि सकाळी फक्त तडका मारायचा बाकी झाल झालं किती वेळ लागतो
तसच पण ते टिफिनला कसं ग नेणार आणि सांडला वगैरे तर टिफिन
एअरपॅक डबे आणायचे कस सांडेल
आहे तसाच तो तिचा पण तो कस मला भीती वाट
नाही अगं नाहीच सांडत ग त्याच्यात काय कर हँडबॅग घेते ना ती टिफीन बॅग असते ती आणि वाटलंच तर
हा हा
तर त्या टी टीफीनला प्ला प्लास्टिकची पिशवी लावायची तस सांडल तरी त्यात आणि जा म्हणायचं स्कूलला
एक मुलगा तर सांगतय काय माहितीये काय अंडा करी घेऊन येतो बोलते अंडाकरी टिफिन ला घेऊन येतो हा बुधवारी असते बोलते त्याची आणि एवढी सगळी मुलं त्याच्या डब्यावर तुटून पडतात
आमच्या शाळेमध्ये नाही आ स्कुलला नाही इकडे स्कुलला नाही अलॉउड नॉन व्हेज
ह्यांना आहे असं काही नाही ह्यांना आधी आहे ना म्हणजे आ आठवीला वगैरे असताना तेव्हा सगळ्या मुली तिच्या फ्रेंड ज्या होत्या ना त्या व्हेजवाल्या होत्या सगळ्या ब्राह्मण आणि काही खात नव्हत्या वेजच होत्या सगळ्या म त्याच्यामुळ तोपर्यंत कधीच नाय न्हेला तिनि आता ह्या वेळेस च्या हायत ना नाथ पासून त्या खातात घेऊन येतात ना खातात मी नव्हते हिला कधी देत. तुला फर्स्ट टाईम सांगते मी काल का परवा तिला हे दिलं अंड्याची बूर्जी.
लाईट गेली?
फर्स्ट टाईम दिली डब्याला हा कधीच नाय मी पण देत आणि हे पण मिस्टर पण नाय न्हेत कधीच नाय. नॉन व्हेज कारण वास वगैरे येतो ना. दिवसभर म ते त्याच्यामूळ ते पण नाय कधी न्हेत.
इकडे स्कूलमध्ये हेच वास येतो आणि ज गुजराती मारवाडी हे आहेत. ना स्टुडंट त्यामुळे ते अलाव करत नाय स्कूलमध्ये आमहीच देत नाय. नॉनव्हेज म्हणे घरी खायच आणि चिप्स नाही बिस्किट नाही फ क्त पोळी भाजी पराठे अन् हे उत्तप्पा. इडली असं आणायचं डबा त्यांना खाऊनच देत नाय टिफीन.
हो काय?
हो आणि पॅरेंट्सला बोलवतात लगेच संध्याकाळी आणि मग पनिश करतात. पॅरेंट्सलाच की कळत नाय का तुम्हाला असं हा टिफिनच्या बाबतीत छान आय.
सावय नॉनव्हेज नायच पाहिजे कारण. आपण शाळेत असताना न्ह्यायचो बाय मी तर सुकट बिकट न्ह्यायचे.
अग छान छान भरपूर खूप रेसिपी आयत. तुला सांगते मटकीची अ मटकी मिक्सर ला ग्राईंड करून त्याच तू बॉल टाईप बनवू शकते चीज बॉल सारखं. मुगाचे पराठे आता हे लोक लहान मुलं कडधान्य खात नायत ना मग ते सगळ डायरेक्ट मी हा मिक्सर ला बारीक करूनय हाय ना त्याच्याच बाकीच सगळं टा कुण हळ म्हणजे जे जे आपल्याला पाहिजे ते त्याचे धिरदे बनवायचे. धिरडे म्हणजे डोसा टाईप.
अ म्हणजे पातळ करून का? पातळ आपलं आपलं ह्या घावनला करतो तसं पीठ का?
हा हा मीडियम करायचं त्याच्यामध्ये अ हे लसूण, कोथिंबीर, हिरवी, मिरची, आद्रक
हम्.
कडीप ता सगळं मिक्सरला फिरवायचं जिरे टाकायचं हिंग टाकायचं त्याच्यामध्ये छान थोडं गरम तेल टाकायचं आणि मिक्स करून त्याचे डोश्या सारखे बनवायचे आणि हिरवी चटणी आपली किंवा नारळाची चटणी भारी लागतेया ग सॉस सोबत खा तु. होऊन जाते टिफिन ला म्हणजे ते प्रोटीन पण फटात जात कडधान्य असं हे लोकं खात नायत. भाजी त्याची.
हा बरोबर एकदा ट्राय करायला पाहिजेल.
चीज टाक त्याच्यात हवं तेवढं त्यामुळं मुलं आवडीन खातात बटर लाव. घी लाव त्याला छान होत क्रिस्पी क्रिस्पी.
मला रोजच टेन्शन नुस तर चपाती भाजी काय? देऊ उद्या काय? भाजी देऊ आज दिले सोयाबीन.
नाही ग टेन्शन नको घेऊ. तू सर्च मार पाहिजे तर हवं तस मस्त इझीीस. रेसिपी आहेत आणि रोज ट्राय कर आवडीने खायला बघ टिफिन. आम्ही आमच्याकडे आज रात्रीच फरमाईश होते चालू. उद्या काय? देणार आज फ्रँकी ठरव. फ्रँकी ठरवलं होत हा. मग त्यात भाजी तिखट ना बनवायची बटाट्याची भाजी केली चपाती आपली केली. त्याच्यात चीज हवं तेवढं टाकायचं तिला खूप आवडतं खुश होऊन जातं. पोट पण भरून राहत. त्यांनी येईपर्यंत हा असं करायचंस. खूप आहेत खूप वर्ष तेवढं कमी आहे.
मी असं खाऊ म्हणजे कधीतरी देते जास्त नाही चपाती भाजीच असते माझी. भरपूर असे म्हणजे सतत चपाती भाजीच देते आणि तिला आहे ना. कॅन्टीन मधलं पण नाही आवडत कॅन्टीन मध्ये पैसे नेते जर कधी टिफिन नाही नेला तर आणि नाही कॅंटी मध्ये काय चांगलं नसतं बोलते चांगलं नाही लागत.
ते नूडल्स पण नाही खातती हक्का नूडल्स.
हक्का नूडल्स खात ते पण मी आत्ता खूप दिवस झाले म्हणजे वर्ष झालं असेल मी आणल्यातच नाही.
आणच जात हे स्कूल चालू झालं ना रोज आपण काय करणार. रोज ते चपाती भाजी खायला कंटाळतात.
हा तेच होतं आणि तिचीी एक फ्रेंड आहे ना ती आणते चांगले चांगलं तिझं हॉटेल आहे ना ग. थांब कॉल कट करते हम्म.